मी बरी आहे. तू कशी आहे?
मी पण मस्त, काय चाललंय?
काय नाही? आता जेवण झालं बसलोय.
होय. बाकी! कसं आज आज म्हटलं की कॉल करावा. तू तर काय करत नाही
हो मी पण त्याच विचारात आहे. आज कसा लगेच कॉल? केला.
हम! बाकी बरे घरचे बरे आहेत ना सगळे?
हो हो बरे आहेत. तुझ्या घरचे कसे आहेत?
माझ्या घरचे पण मस्त. बाकी शाळा? कधी चालू होणार आहे?
आता होईल अ येता दहा जूनला.
हा मग काय व्हिडिओ वगैरे टाकते का नाही? विडीओ बनवते की नाय?
हो, बनवते ना. आता स्टेटस टाकला. बघितला नाही तू?
नाही बघितलं गं, आत्ताच फ्री झाली. मग म्हटलं आता तुला कॉल करूया. बाकी काय चाललंय? अगं माझं तेच एक अ काम होत. कि तू मागच्या वेळेस भाकर वडी केलेली ना. म्हणजे व्हिडिओ बघितला मी, पण मला अ हा पण तू अ काय बरं सामग्री लिहिली नव्हती ना तिथं तर तू मला सांगशील का? कशी करायची? मी लिहून घेते.
हा हा ठीक आहे सांगते. तू लिहून घेतेय का?
हा.
बर बरं ठीक आहे. सांगते. सामग्री लिहून घे पहिल्यांदा.
हां सांग.
अ मैदा एक कप
मैदा एक कप.
बेसन दोन चमचे
बेसन दोन चमचे
लाल तिकट
लाल तिकट
धने जीरे पूड
धने जीरे पुड
तीळ
तीळ
थोडीशी साखर चिंच गूळ चटणी आणि तेल सगळ्यात मग पहिल्यांदा काय करायचं मैदा मैदा घेतला आहे ना जो आपण एक कप त्यामध्ये दे थोडं तेल टाकायचं
हा
मीठ थोडस घालायचं
हा
हा ते चांगलं घट्ट पीठ मळायच
बरं
हा तुला सामग्री नीट कळाली
हो हो कळाली
मग ते पिठ मळून झालं ते थोडा वेळ ठेवायचं मुरायला तोपर्यंत बेसन आपण जे दोन चमचे घेतलेलं ते एका कुंडात बेसन तिखट लाल तिखट धने जिरे पूड तीळ साखर आणि थोडीच चिंच आणि गुळ आपण जर अस चिं च आणि गुळ चटणी चटणी जे आपण हे केलेले ना ते
बर ठीक आहे
तर तू रेडीमेड पण घेऊ शकतेस किंवा घरी पण बनवू शकते आता घरी तुला माहितीच असेल गुळचींचाची चटणी कशी बनवायची
हो बरोबर आ तुला मी तुला मी सांगू का मी कशी बनवलेली तू कशी बनवते तू मला सांग आधी
काय नाही फक्त ना जरा गरम पाणी घ्यायचं कोमट असं त्यामध्ये ना चिंच चिंचातल्या बिया काढून अ ते फक्त जे चिंचच असतं ना ते फक्त त्यात मुरत घालायचं आणि गुळाच्या बारक्या बारक्या ढेप येतात किंवा तू चिरून छोटे छोटे तुकडे टाकू शकतेस त्यात ते चांगलं हे झालं ना मुरलं एक जरा एक दहा मिनट दहा पण नाही एक सात आठ मिनिटं मुरलं ना ते चांगलं कि म मिक्सर घ्यायचा मिक्सरमध्येध् ते चिंच हॅज हे टाकायचं थोडसच पाणी टाकायचं आणि किंचित फक्त जराशीच अ हे टाकायचं साखर टाकायची थोडीशीच जास्त पण नाही नाही टाकली तरी चालत फक्त मीठ आपण टाकतो म्हणून टाकते मी ते असं काही नाही की टाकावे टाकू शकतेस किंवा नाही पण टाकू शक्तीसआणि मग ते मिक्सरला फिरवून घ्यायच आणि चाळणीन ते चांगलं चमचाने जर हे करून घ्यायचं म्हणजे ज चोथा वेगळा होतो आणि चटणी वेगळी होती असं
बर ठीक आहे
ते सगळं ना मिसळून घ्यायचं ते म्हणजे सा सारण तयार होत ते
बर
आता पिठाची अ आपण हे केलेली आहे ना पीठ केलेलं तेच चांगलं मुरलं ना मग पिठाची अशी गोल पोळी लाटून घ्यायची
बरं ठीक आहे.
हा त्यावर सारण पसरवायचं चांगलं ह.
हा हा.
साारन पसरवलं की मग त्याचा ना एक घट्ट रोल तयार करायचा. म्हणजे फक्त ना ते गोल गोल गोल गोल करत जायचं.
हा.
कळालं ना? आपण कस करतो? हा.
हा हा कळालं कळालं हा.
त्याचे ना छोटे छोटे तुकडे किंवा काप म्हणतो आपण काप करायचे तुकडे काप आणि गरम गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळायच.
बरं.
ते तळून झालं कि मग चांगलं एकदम जास्त पण ते तळून ते तळून झालं, की मग चांगलं जास्त पण एकदमच करपवायची नाही आणि हा मेन म्हणजे ना माझ्याकडून राहिलं सॉरी का बघ आपण ज्यावेळी सारण हे करत तो ना आपण जे केलेलं त्यावरती अ आधी ना आपण जरा अशी चिंच आणि गुळाची चटणी केलेली ना
हा.
ती जरा पसरवायच्या आधी पोळीवरती
हा.
आणि मग त्यानंतर त्याच्यावरती ते सगळं सारण टाकायचं.
ऐक ना पण पण ह्या जी शेव वापरत दम भाकरवाडीत ती पण बारकी शेव आणायची का मोठी? आता बघ की काही काय भाकररवडीत मोठी मोठी शेव पण टाकते ना आणि काय काय मध्ये छोटी टाकते म पण कुठली टाकायची? कु म्हणजे चांगली लागते अशी
अ मी आपली छोटीच शेव वापरते कारण ती ना अशी चवीला पण छान असती.
बरं म्हणजे ती ला ना लायलॉनची असते ती का?
नाही रे आपली साधी बेसन वगैरेची असती ना हो. ती बारीक शेव.
बरं ठीक.
सारण टाकून झालं आधी पोळी लाटायची त्यावरती इमळा गुळा चिं चिंचाची चटणी पसरून घ्यायची हलक्या हाताने त्यानंतर सारण टाकायचं पसरवायचं सारण आणि त्यानंतर वरून बारकी शेव टाका. का आणि तो चांगला अस रोल रोल करायच त्याचा घट्ट रोल तयार झाला कि काप करायचे त्यानंतर एकदम तू जोपर्यंत हे करतास ना भाग भाकरवडी तोपर्यंत बाजूला कढई त तेल टाकून तापत ठेव म्हणजे तोपर्यंत ते तेल तापू शकत.
हा.
मग ते गरम गरम तेलात ना सोनेरी रंग येपर्यंत चांगलं तळायचं ते.
बरं.
ते तळून झालं कि जास्त पण नाही तळायचं म्हणजे जेने ते असं एकदम काळपट काळपट रंग येईल त्याला सोनी रंग सोनेरी रंग येपर्यंतच तळायचं ते
ठीक आहे.
त्यानंतर काय मग आपली भाकररवडी तयार.
ओके ठीक आहे.
अशी नाही जवळपास वीस मिनिटांत झटपट भाकरवाडी तयार होते.
अ काय बरम्ह म्ह आपण म्हणजे ज्यावेळेस आपण तळतो ना तेलात त्यावेळेस एकदम कडक तेल तापवायचं की कमी गॅस ठेवून नंतर गॅस वाढवायचं म्हणजे कसं करायचं नक्की
पहिल्यांदा आपलं गरम गरमच तेल एकदम पण कडक नाही आणि एकदम पण हे नाही मध्यम ह्याच्यातलं तेल हवंय आणि आधी भाकरवडी टाकताना ना भाकरवडी टाकलेली की गॅस एकदम हे हाय असला पाहिजे त्यानंतर भाकरवडी टाकून झाली की त्यानंतर गॅस हळूहळू स्लो करत जायच. त्यांनी कस आहे. भाकरवाडी खरपत पण नाही. आणि एकदम खुसखुशीत छान होते. मग अशी आपली वीस मिनिटात झटपट होते त्या भाकरवडी तुला
बर नाही नाही नाही कळालं आणि मग तो आपण कोळ पुरतो ना? म्हणजे चिंचेचा जो कोळ करतो आता बघ ना आपण त्याला गरम गरम करतो ना म्हणजे च मीठ वगैरे टाकून म तो गरम गरमच वायचं की घर करून लावायचा.
नाही गार करूनच लावायचं गरम गरम नाही लावू शकत आपण त्याला
बरं.
हा तू सामग्री नीट काळल ना तुला
हा
अरे असं काही नाही बघ जर आपल्याला घरगुती हवी आहे तर तू घरगुती पण करू शकतेस चिंचण गुळाची चटणी पण जर तुझ्याकडे ओढात टाईम नसेल गडबड घाईची असेल तर मग तू विकत पाऊच भेटतो किंवा एक पॅकेट भेटत ते घेऊन लावू शकतेस?
बरं ठीक आहे.
ठीक आहे कर आणि मला सांग मग उद्या फोन करून कशी झाली ते
बर. बर मग बाकी बरं झालं सांगितलं सग मला तर म्हणजे असं व्हिडिओ वगैरे बघितलं ना तर काय समजतच नाही म्हणजे आता कसं ऑनलाईन येतं की पण असं तू म सांगण वेगळं आणि आपण वाचूनही कर मी बरोबर चालतय मम्मी करते आणि तुला मी फोटो पाठवते
हा आणि करू द्या फोन हा हां हा हां ठीक आहे हा